हा येतोय आवाज बोला की.
हा काय करताय.
काही नाही बघा जेवण वगैरे झालं.
आता आवरल.
हो आत्ता आवरलं जेवला की नाही.
माझ बघाशीच झालंय एक वाजतास.
एक वाजताच झालं होय.
आज लेट झालं खूप तुम्हाला आज.
हो आ माझं पण झालं जेवण वगैरे. एक वाजताच मी पण जेवले.
सगळी कामं आवडली भांडी वगैरे.
हो हो, आवरली सगळी तुमची कोल्हापूर.
कोल होय कोल्हापूर. पुष्कळ जर कोल्हापूरची जास्त आहे वाटत.
हा तुम्ही कुठ तुम्ही कुठे येत असता.
मी तिकडे नागपूर साईड.
हा हा हा हा, तिकडे आहेत का हा हा हा,
मस्त आहे तुमचा कोल्हापूर तांबडा पांढरा रस्ता.
हो फेमस आहे. हो तुमचं काय चाललंय.
काही नाही निवांत.
हा हा हा,
कामावरली आता काय निवांत आहे आता बघू सायंकाळ झाल्यावर सायंकाळची कामं.
हा,
आधी मिस्रांना सुट्टी राहते ना त्याच्यामुळे मग आरामात होते.
हा हा हा हा,
अ रोज सकाळी टिफिन द्यावं लागत लवकर उठावं लागत.
हा हा हा हा,
हा,
मुलं तुम्हाला.
नाही ना.
नाहीत ना का ग हा हा आहेत दोन आहेत.
हा का.
हा दोन्ही पण मुलच आहेत. एक आहे चौथीला आहे एक आहे आ''--'' आता दीड वर्षाचा आहे.
हा का.
हा,
छान आहे फॅमिली सासू सासरे पण आहेत का.
सासू आ सासु-सासरे होते सासरे होते सासरे आ''--'' ता वारले दोन महिने झालं सासू आहेत ना. सासूबाई आहेत हा तुमच्या सासू सासरे
हा आमचे सासू सासरे जे आहेत पण ते गावाकडे राहतात आम्ही दोघे इकडे राहतो
हा हा हा हा हा मात दोघे
हा आता मही इकडे दोघेच आहे साासू सासरे आहे दीर आहेत ननंद आहेत बहुत सारे मोठी फॅमिली आहे
हा हा हा हा
हा
म काय
तुमचं माहेर पण तिकडचंच आहे
होय माहेर पण इकडेच आहे जवळच आहे दहा मिनिट लागतात फक्त हा
चांगलं आहे जवळपास मग
हो जवळच आहे तुमचं माहेर कुठं
अ तिकडेच आहे नागपूर साईड
हा हा हा हा तुम्ही प्रॉपर तिकडच्याच आहे काय हा हा हा ह हा
इकडे कंपनीत असल्यामुळे मग आता इकडे आहे
हा हा
आम्हाला काही ते शेतीचे काम काही जमत नसल्यामुळे आता आम्हाला दोघांला मग काही जमत नाही त्याच्यामुळे आम्ही इकडे
हा ह तुम्ही काय जॉब वगैरे करता
हा पहिले जात होती कंपनीत आता घरीच आहे गावाकडे गेली होती
हा हा
हा आता घरीच आहे
हा ह नाही नाही घरीच असते मी मुलगा लहान आहे ना आता एक छोटा तो लहानच आहे तो मोठा आहे तो काय जातो स्कूल ला
हा हा आणि छोट्या घरीच राहतो
हा छोटा आता दीड वर्षाचा आहे
हा दीड वर्षाच खूपच छोट आहे
खूप छोटा गॅप पडलाय जास्त
हा ना तरी चांगलं ना तुम्ही दोघं मुलं दोघं ह आला तिकडे तिकडे एक माझी अ फ्रेंड पण राहते तिकडे माझी सरिता सरिता म्हण ती पण तिकडे कोल्हापूर ती कंपनी मध्ये भेटली होती मला
हा हा हा हा
हा तिकडची आहे
कोल्हापूरमध्येध्ये म्हणजे कुठून म कुठून आहे ती
ती चंदगड का काहीतरी असत काहीतरी बोलते चंदगड
हा हा हा हा हा
चंदगडकडचे आहे
हा हा हा हा मग ते खूप लांब तिकडा
आं? तांबडा हां. रेसिपी तर सांगा. खूप ती ती मस्त सांगते ना. हा. नॉनव्हेज खातो आम्ही. मटन वगैरे चिकन हा.
हा हा हा.
मग ते तांबड्याचं मग पांढरा रस्सा कसा करायचा? हा?
कसा करायचा सांगू का?
हा. सांगा बरं.
तुम्ही, तुम्ही करताय रस्सा वगैरे?
हा. रस्सा हा करतो ना.
हा हा हा. आपलं चिकन असंच नॉर्मली कांदा टाकून शिजवून घ्यायचं. पहिला धुवून वगैरे. अ. धुवून टाकायचं कांदा टाकून. अं त्यात- हळद वगैरे घालायची. मीठ टाकायचं. ते शिजवून घ्यायचं- चिकन. रेग्युलर आपण घेतो तस. अस करतात. आणि परत. आ मी काय करते? मी असं त्यातच चटणी वगैरे आपली म - तिखट मसाला टाकते त्यात तो. आणि- चटणीमध्ये आणि मिठामध्ये शिजवून घेते थोडा वेळ. त्याच्यानंतर त्यात गरम पाणी टाकून- शिजवून घ्यायचं थोडं चिकन आणि- तर काढून त्याच सुकं वगैरे अस सुक पा- वेगळ म्हणजे ग्रेव्ही वेगळी आणि रस्सा वेगळा असं करते.
म्हणजे तो रस्सा वेगळा झाला. आणि आपल्याला सुकं करायचं असेल तर अलग मसाला टाकून करायची ग्रेव्ही टाइ -
हा हा हा. दुसरा दुसरा आपल्या कढईमध्ये वगैरे- कांदा घ्यायचा म्हणजे म तो मसाला वेगळा ओला मसाला आपलं खोबरं- लसूण, कोथंबीर आल- जिर जिरं, तीळ हे मसाला एक एकत्र करून घ्यायचा वाटून. आणि तो कांदा टाकून त्यात चिकन ते उकडलेल चि- -कन टाकायच. मसाला टाकायचा. चिकन मसाला टाकायचा. ती ग्रेव्ही करायची वेगळी. आणि इथं आता शिजव जे आपण चिकन उ- -कडून काढलेला असते ना तो? ते राहिलेलं ते पाणी असते ते. त्यामध्ये पण- त्यामध्ये पण मसाला टाकायचा आणि तो रस्सा करायचा. अ वाटण केलेलं असतय आपण ते टाकायचं त्यामध्ये.
वरूनच टाकायचं का त्या पाण्यामध्ये? आपण उकळून घेतलेल-
हा. हा नाही नाही. मी वरूनच टाकते हा मसाला.
हा हा.
हा. कारण ऑलरेडी आपण चटणी, मीठ वगैरे आधी- टाकलेलं होत ना फोडणी मारून? हा. मग- वरूनच मसाला घालायचा. चिकन मसाला पण घालायचा. अशा पद्धतीनं मी तरी करते. सगळ्यांची आता वेगवेगळी पद्धत.
हा. त्याला जस जम जस पटतय जस आवड- ते तसं करता वेग वेगळी वेग वेगळी हा ना?
हा तसं करते. हा.
ह. तिच्या तिच्या मधी - आम्ही नागपूर साईड असंच बनवतो. पण आम्ही असं हे म्हणजे- वेगवेगळा रस्सा वगैरे नाही बनवत. एकत्रच करतो आ कुकरमध्ये थोडं शिजवून घ्यायचं म आता आम्ही चिकन जास्त खात नाही मटनच खातो. अ तर मटन दोन सिट्या होऊ द्यायच्या
हा.
आणि मग ते जसं तुम्ही आता मसाला केले ना ग्रेविसाठी
हा.
हा तस आम्ही पहिलेच मसाला करून घेतो मग ते कांदा टाकून मग तो मसाला सगळे टाकून मग ते आपण कुकरमध्ये लावलेलं म ते सगळं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये झालं असं करतो आम्ही.
हा, हा, हा.
जास्त पातळ पण नाही आणि जास्त अस घट्ट पण नाही नॉ मिडियम
हा, हा, हा, हा, ह आम्ही नाही, आम्ही आम्ही रस्सा वेगळा आणि ग्रेवी वेगळी असं दोन्ही करते अस.
हा कारण कि तिकडं फेमस तेच आहे ना पांढर रस्सा, तांबडा रस्सा
आणि पांढरा रस त्याला काय आपलं अ हे करायला मी काय पांढरा रस्सा बनवत नाही मला येत नाही बनवता खर थोडी थोडी फक्त रेसिपी माहितीय थोडी ते पांढऱ्यासाचा मसाला पण मिळतो ते विकतचा
हा हा.
तो घ्याय लागतो आणायला लागतो ते आपलं खोबरं असतेना. खोबऱ्याचं पण दूध काढतात ते म्हणतात ना खोबरं असं पाणी काढायचं पूर्ण ते मिक्सरला बारीक करून खोबरं पाणी घालून ना ते पूर्ण पाणी खोबऱ्याचं काढून घ्यायचं ते.
म्हणजे ते नारळ पाणी.
हा नारळ पण ते काहीतरी करतात तशा टाईपच करतात मला पण का नारळ पाणी नाही खोबरं असतं ना खोबरं नारळाच
हा.
हा ते मिक्सरला बारीक करून पाणी घालून ते पाणी काढायचं सगळं ते.
म्हणजे त्या खोबऱ्याचं पाणी काढायचं हा, हा, हा.
हा, हा त्या आण्यापासून काहीतरी पांढरसा बनवतात मला पण असं काही एवढ माहत नाही जास्त ती रेसिपी मी बनवत नाही पांढरसा.
हा काय.
खरं तशा टाईपच काहीतरी करतात हा.
हा म्हणून त्याला कलर पांढरा येतो.
हा..
ते खोबऱ्याचं ते पाणी पांढरं जाते ना त्याच्यामध्ये त्यांनी हळद वगैरे काही टाकत नसते मला वाटत मसाला आणि मीठच टाकत असते हाय ना?
हा ते काय माहित नाही मला मी म्हणले ना तुम्हाला मी बनवत नाही त्यामुळे मी काही सांगू शकत नाही ती रेसिपी.
हा, हा आता आपल्या घरच्यानले
बस काय.
अ आमच्याकडे आम आमच्याकडे काही फेमस नाही आमच्याकडे भजी, भजी, समोसा अ हे अ पोहे. हा, हे फेमस आहे अस, अस स्पेशल तुमच्याकड कस कोल्हापुरी म्हणला तर कोल्हापुरी चप्पल तांबडा पांढरा रसा महालक्ष्मी असं पटकन येते तोंडात तसं आमच्याकडे तेवढं काय.
हा नागपूरचे काय संत्री संत्री ना संत्रीच आहे ना जास्त हा हा.
नागपूरची संत्री फेमस आहे.
हा हा हा कोल्हापूरला आलेला की नाही.
नाही नाही आले कोल्हापूरला दूरच आहे ना. कोल्हापूर इथून पुण्यावरून
हा भरपूर दूर आहे हो.
रात्र ती बोलत होती की पूर्ण रात्र लागते.
आता पुण्याला राहता का.
चा पुण्यामध्ये चाकण चाक पण मग इकडे देऊू आळंदी इकडे आ
हा हा ह पुण्याला आहेत ना भरपूर हॅलो. ताई मी तुम्हाला कॉल करते आता हा.
हा ठीक आहे चालते करा करा करा हा.
तुम्हाला
ठीक आहे हा.